हॅलो
हॅलो!.. हा येतोय आवाज?
हा बोला ताई
हा काय चाललं आवरलं का काम?
आवाज येतो आहे तुम्हाला?
हॅलो!.. हा मला येतंय, आवाज तुम्हाला येतोय.
हो आला कि येतोय, नमस्कार
नमस्कार
ह् काय करताय?
काय नाही चाललीत काम घरातली.
हो का
तुमंच काय चाललंय?
आमचं पण घरातलीच कामं चाललेत.
हम्म हम्म हम्म.
होय.
आहे का तिकडे.
पाऊस नाही ना पाऊस आबाळ आलाय फक्त पाऊस नाही.
हा ना इकड पण तेच. आमच्या तिकडे पण तेच झालंय आभळ येतय जातय येते जाते.
पाऊस नाही आ.
पाऊस तर काही पाऊस तर काही येत नाही आभाळ नुसते येते.
हा का,
हम्म काल पाडला होता का तुमच्या इकडे पाऊस.
हा, थोडासा झाला होता.
तुमच्याकडे काल संध्याकाळी थोडं झालं होत.
ह्
नंतर परत अ. आबाळाचं वातावरण झालं पण काय आलं नाही संध्याकाळी. हम्म हम्म तुमच्या मुलांचे झाली का स्कूल. हम्म.
आमच्या मुलांच झाली स्कूल. एक मराठी शाळा मध्येच हाय.
''हां''
हॅलो एक म आणि मुग मुगी दुन एर के जी ला हाय.
बर आणि जवळ आहेत.
हा मराठी शाळेत जो मुलगा आहे तो ज इंग्लिश मीडियम मध्ये.
बर बर जोडवा यला जावं लागतं का त्यांना.
अंतरावर वर.
हम् सोडवायला जावं लागत असेल ना.
तुमची शाळा कुठे जवळ आहे का लांबे.
हाय आमची आहे घरापासून थो हॅलो.
हा आवाज येईल बोला.
हॅलो! हा येतो आहे ना आवाज?
हो येतो येतोय बोला ना.
आमची घरापासन तरी आहे द दोन किलोमीटर आहे घरापासन.
हा का मग आता यायला जायला मुलांना गाडी का.
हो एक साइड गाडी नेती एक सा ''--''
हम्म हम् हा का,
ते गाडीचं काय होतं गाडी फिरून फिरून येते ना संध्याकाळी खूप.
हा हा, उसर होत असेल मग ना.
शिरू होतो म शाळा सुटल्यावरती तरी पण हो हो अजून जास्तीचा अर्धा पाऊन तास जास्तीचा लागतो घरी येईपर्यंत.
हा का मग आता तुम्ही कशा वानायला जाता.
आता स्कुटीवर जाते मी येताना मग हम्म. ते ध्यान तर क मी आहे पण व्हॅनवाले काका कसं होत. कि सगळ्यां सोडत सोडत येतात मग ते सगळ्यां तिला सोडतून
हा हा मग तुमचं घर सगळ्यात पहिलेंद म्हणायचं मग सगळ्यात उशीर होत असं
हा उशिरा सगळ आणि घेताना पहिले घेतात मग ते सकाळचं पण अर्धा तास पाहून तस लवकर. आणि संध्याकाळी पण अर्धा पाऊन तास उशिरा कंटाळून जातात मग पोरं तोपर्यंत ना
हा ते अ
ह् म ते घरी आल्यावर त्यांना पण काही कराव असं वाटत नाही अभ्यास नाही तिथे काही नाही.
हा कंटाळतेत ना बसून बसून पण
बसून बसून कंटातात आणि ते अजून कसं होत व्हॅनमध्ये पण गरम होत. ते बंद असतात खिडक्या वगैरे म्हणा किंवा नाही का पोहरा जास्त असतात.
ह ते
ते चिडचिडल्या सारखे होत घरी आल्यावर
हा तेवढं आहे.
हम्म. ते आता आणि कसं पावसामुळे लावले मी कि बाबा पाऊस येईल संध्या संध्याकाळचा पाऊस येतो नाही का भिजत येतात पोरं
हा हा
पुढे थंडी पण थंडीचं पण वातावरण पुढे असणार आहे. दोन तीन महिने परत हिवाळा्यायच
थंडी हम्म.
मग म्हटलं आत्ता लावली की तेवढे दोन्ही अ ऋतू निघून जातात सीझन दोन्ही
हा ते
हम्म. नाही गाडीवर म्हणलं तर नाहीतरी त्यांना अस वारं लागतं म्हणा किंवा पावसाचं जरी म्हणलं तरी
हा येतोय ना.
परत पाऊस पडून सारखं आजारी पडत
हा पाऊस पडून पडतो ना अजून ह्म
हम् सारखं पावसात भिजून गाडीवर नाही म्हटलं तर पाऊस लागतोच नाही करून रेनकोट घातलं तरी
हा लागतो ना ह्
हम्म मे आजारी पडली की सुट्ट्या म सुट्ट्या झाल्या की अभ्यास राहतो.
हो तेवढं आहे.
हम् मग ते आपल्याला लोड येतो त्यांच्या अभ्यासाचा
हा लोड येतो आणि मुलं पण मग आजारी असल्यावर चिडचिड करते जिगत नाही.
हा खाट नाही व्यवस्थित
हम्म.
हम् ते औषध घ्यायला तर अजिबातच नको म्हणताात.
औषध घ्यायला सगळेच मुलं चिडचिड करतेेत. औषधच म हा त्रास देते छोटी मुलगी ना ती त्रास देते नकोच औषध म्हण ति
हा ना.
कालच थोडासा पावसात भिजली असन. लगेच खोकला यायला लागला. तिला कप जास्त झालाय.
हा ना?
हम्म.
मग दवाखान्यात नेली होती का?
हा दवखान्यात म्हणजे आधीच तिला सर्दी खोकला होता. औषध संपली सगळी. पण तिचा खोकला काही राहिना. सर्दी कफ झालेला काही राहिनाच.
हा खोकल्याचं एक ते असतं की, एकदा सुरू झालं ना ते पंधरा तीन आठवडे ते किती बाटल्या संपल्यात तरी चालच राहतो तो.
हा ना. अँटीबायोटिक संपलं. बाकीच्या बॉटल पण संपल्या. पण तिचा खोकला काही राहतच नाही. आणि त्याच्यात ना, कफ झालेलाय ना जास्त.
म कपा मुळ तिला अस उबळ येती कधी
उबळ येते. ते छातीत कप भरलं की अजून उबळ आल्यासारखं होत.
ह मग रात्री तिला गरम पाण्याच्या पिशवीणी शेकवलं. तेव्हा ती झोपली.
हा. आणि ते कसं रात्रीमध्ये ते, ते श्वास घ्यायला त्यांना त्रास होतो. रात्री झोपल्या ज ते.
हा हा छाती भरलेली असल्याव तसं होतं ना मग.
हम्म आणि म ते झोप नाही नीट झाली की, परत दुसऱ्या दिवशी सकाळी चिडचिड होती किं शाळेमध्ये पण मग ते नाही होत जायला. म्हटलं तरी किरकिर करतात सकाळी.
हा तसच होतं ना. चिडचिडच होत राहती म्.
तेच ना. त ते ऐकत पण नाही की नका पावसात खेळू.
नाही ना ते ऐकत नाही अजिबातन, पहिला पाऊस म्हणले वर तर काय
हा पहिला पाऊस म्हनल्यावर तर अजूनच आण ते जर नाही गेले तरी आजूबाजूलागे बोलवायला येतात. त्यांचे मित्र मैत्रिणी.
हा मग ती एक जण प गेल्याच्या नंतर पावसात. ते दुसऱ्यांला दम निघतोय का मग ती पण पाऊसात मग.
तेच की, दुसऱ्या ते काय थांबणारे घरामध्ये. एकाला बघून. ते व जर बाहेर आले कि तेच की, आणि एक आलं की घराबाहेर लगे सगळे बोलून सगळ्यांना जमा करून घेता ते.
हं हं.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
बाकी काय चाललं अजून?
बाकी काही नाही निवांत. बारा सत्तावीस झालेत.
बा. तुम्हाला मुलीला आणायला जायचं असेल ना आता?
हा नाही आता दीड वाजत त्याची शाळा सुटती. पण भावाला जायचंय ना, कामाला. त्याच्यामुळे त्याला उठवते. त्याला नाईट असती ना.
अच्छा, बर्. अ.
मग त्याला आवरायला वेळ लागतो ना. हा आहे ना. आज पण वा तावरणे पावसाचं. पण अजून काही पावसच काही दिसत नाही तस काय. फक्त आभाळ आलेलंय.
हम्म. वाटतंय पडल आज. आमच्याकडे पण वाटतंय पडल आज.
काल पण तसच वाटत होत आओ. पण काल पण नाही पडला.
नाही ते खूप वेळ होतं असं. काळं होतो पूर्ण ढग. सगळं होतं वातावरण. पण ते येत काही नाही.
काल तीन वाजताचा आला होता ना.
हा तीन आमच्याकडे काल आला होता साडेसातला वगैरे संध्याकाळी.
संध्याकाळी आलता का आम्हाला तीन वाजताचा आला होता.
हा ना.
हम्म.
म ती ते बाहेर कपडे वगैरे वाळत घातलेले असतात ते पळतच पळाव लागतं.
हा.
हम्.
कपड्यांनच आता पावसाळ्यात टेन्शन जास्त कुठं वाळायला घालायचे. अन् पाऊस सारखा येत राहतो.
हा ना आणि ते म्हणजे वास येतो घरात जरी वाळत घात ले -वास येतो परत कुबट वास येतो म ते सगळ्या घरभर त्यो वास जात नाय लवक.
हा घरात टाकावा बाहेर टाकावा तर पाऊस येतो.
हम्म.
अवघड हुत पावसाचं पावसाच्या वेळेस कपडे वाळत नाय उन्हाळ्यात लगेच वाळतेत.
उन्हाळ्यात वाळतात तेच ना कडक उन्हात ते लगेच तसा दोन तासात घरात घ्यावे लागतात.
हम्म.
आता इथून पुढ दोन तीन महिने प्रश्नाच ए कपडे वाळत घालायचा.
हा ना कपडेच प्रश्न लहान मुलांचे तर जास्तच कपडे राहतेत.
हा पोरांचे मेन म्हणजे जास्त आणि त्यात शाळेचे जर असले तर ते सॉक्स हे ते ते रोजच भिजून आणतात.
हा पावसाळ्यात भिजतच ना ओ ते.
हम्म तेच ना त्यांना तरी काय म्हणणार भिजतच म्हणल्याव ते.
हम्म ते धुवावच लागतं ना ते दररोज.
धुवावच लागतं तेच ना ते धुवावेच लागतात रोज ते. आणि युनिफॉर्म जरी म्हणलं तरी ते दुसऱ्या दिवशी परत घालायचं म्हणल्याव तो वाळवून ठेवणं हे येतच ते परत.
हम्. आता तुमची काय मुलगी पाच वाजेपर्यंत येत नाय तोपर्यंत काय घरातलं आवरत असल तुमचं?
हा तोपर्यंत आवरून जातं घरातलं मग ते एऊज तोर ती पाच वाजेपर्यंत मला बाकीच तिचे काय असल नाष्ट्याचं थोडंफार करून ठेवायचं. रात्रीची जेवणाची तयारी.
हा हा.
ते आले होते त्यांना वेळ द्यावा लागतो पोरोना ना आले कि ती त्याच्यातच वेळ जातो बऱ्यापैकी मग. त्यांच्या माग माग करण्यात हा अभ्यास घ्यावा लागतो त्यांच्या माग माग करण्यातच वेळ जातो.
खातेत ती हातानी खाती का पण?
नाय खात त्याच्या अजून पण फिरावं लागतं माग तिच्या खा बाई खा बाई असं.
हा ना सगळ्याच मुलांच सेमच ए का?
हा मग काय सगळे ते- तेच ए सगळ्यांचं.
माझा मुलगा त पाचवीला हाय तरी पण त्याच्या माग खायला हे नाय आवडत ते नाय आवडत ते नको हे नको.
हा ना, काय असं वाटत थोडे मोठ झालं की काही नाही, थोडं मोठं झालं की
कशाचा अहो, उलट मुलगी माझी छोटी आहे, ती काही पण दिलास तर, खर तो लय हट्ट करतो मला हे नाही आवडत, मला हे नाही आवडत, मला हे नको, मला ते
हम्म!
मुलगा मोठा आहे, तरी पण त्याचं खायचं लय हीच बाजी नाही आवडणार, त्याला ते असंच नाही आवडणार, हम्म!
हम्म!
लई हट्टी आहेत बा.
चालल, करते मग परत.
ओके, चालतय, चालतय, हा हा, चालतय.
चालतय, हा ठेवू? ओके.